हॅलो हा ताई आवाज येते ना.
हा आवाज येतोय ताई तुम्हाला येतोय काय माझा आवाज? हा पूर्णपणे क्लिअर आवाज येतोय?
होय होय येतो येते.
हम्म.
आपण काय करूया आज ना म्हणजे दिवाळी सणाविषयी बोल्या. चालेल ना तुम्हाना हा हा म्हणजे म्हणजे आपल्या म्हणजे आपण जे होतं ना नाईंटीच्या म्हणजे नंतर किंवा अदोगर त्यापासून म्हणजे आताच कसं सण साजरे करतात आणि पूर्वी कसं केले जातात त्या विषयी आपण बोलू चालेल ना?
चालेल तुम्हाला आवडते काय दिवाळी ताई?
आवडते की खूपच आवडते दिवाळी म्हणजे कसं होतं माहित आहे का आ तम म्हणजे आपण जेव्हा लहानपणी होतो ना तेव्हा ही वेगळीच एक सन एक्साइटमेंट असायची कि बाबा आता दिवाळीचा सण या लागलाय किंवा पंधरा दिवसा त्या फूढे सण आहे त्यापासूनच आपली तयारी व्हायची कदाचित सगळ्यांचीच होत होती. म्हणजे ड्रेस म्हणा किंवा फराळाच म्हणा घरातली जी घाई गडबड असायची ती आता बाबा पंधरा दिवसावर दिवाळी आली आणि आपल्या घरातलं काहीच झालेलं नाही. म्हणजे असं पण असायचं पण अलीकडं असं व्याय लागलं की बाबा कि दिवाळी म्हणजे आपली दुसऱ्या दिवशी जरी आली तरी म्हणजे कुठं तरी ती एक्साइटमेंट आता जरा हरवत चालले असं मला वाटते. कारण आपण जे फराळचे पदार्थ जे पहिला कसं करत होतो अ लाडू चकल्या करंजा ह्या क नाही जास्त क्वांटिटी मध्ये आणि लवकरात लवकर सगळं आवरून ठेवत होतो, आणि सगळं आपण घरीच बनवत होतो, पण अलीकड कसं व्हायला लागलय काही ठराविक पदार्थ आपण घरी बनवतोय, आणि काही पदार्थ आपण काय करतोय ती विकत जाऊन आणतोय शॉपमधन वगैरे, री मधन वगैरे आपण जाऊन विकत आणा लागलोय, म्हणजे ते कुठ तर मला वाटते की ते हरवा लागले ती गोष्ट, बरोबर आहे का नाही हा हा! मग मला पण तेच म्हणायचे की आम्ही पहिला कनी हट्ट करायचो की बाबा आम्हाला काय, वर्षात एकदा आपल्याला काही ड्रेस भेटायचा की अस आपण जाऊन का नाही, अ दुकानातन वगैरे आणून आपण हे करायचं पण आता सगळं कसं झालं ऑनलाईन वगैरे, आपण खरेदी करू शकतोय म्हणजे सह सोप्या सगळ्या उपलब्ध गोष्टी व्हाय लागल्यात, पण पहिला जी मजा असायची ना की आपण बाबा, दिवाळीच्या आधी जाऊन जो ड्रेस खरेदी करून यायचो नंतर गर्दी होणार किंवा काय होणार हे आपण आपल्या अ आईला वगैरे सांगायचो, ते म्हणजे कुठ तर मला वाटते आता सहज गोष्टी आपण महिन्याला, दीड महिन्या लगेच कपडे खरेदी करतोय आणि ते पहिला कसं होतय तो वर्षान कपडे वगैरे खरेदी करायचो--तो असं होतं आणि पूर्वी कसं करायची मुलं वगैरे किल्ला वगैरे कुठं बनवायचे कुठं काय मग आता रेडीमेड पण किल्ले या लागलेत असं झाले, म्हणजे ती पण कुठ तर म्हणजे गोष्ट म्हणजे हरवत चालय बरोबर आहे ना तुमचं काय मत आहे ह्यीच्यावर?
हम ती गोष्ट जर हरवत चाली पूर्ण दिवाळीचं स्वरूपच बदलून गेले आधी ची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी खूप खूप खूप डिफरन्स झालेला आहे.
होय ते तर आहेच,
हम्म आता कस पहिला दिवाळी म्हंटला की एक वेगळ्या प्रकारचा उत्साह यायचा आहे दिवाळीच्या आधी, अगदी दहा दिवस अगोदरपसून बाजार आणणे, ते मुलांच्या परीक्षा संपल्या की माती गोळा करणे दगड गोळा करणे, किल्ल्याचं नियोजन त्याच्यावर मोहरी कुठे टाकायची मग पुठ्ठे गोळा करणे मग पुन्हा ते, सुती पोती गोळा करणे घराच्या बाहेर, करायचं की चौकात करायचं गावाच्या कि वड्यावर वड्या जवळ जाऊन, करायचं की शेतात करायचा किल्ला कि सगळंच राहू दे शाळेच्या ग्राउंड वर किल्ला बनवायचा हा सगळा विचार असायचा आणि तेच विचार पहिल्यांदा यायचे दिवाळी सण म्हटला झाला हा झाला किल्ल्याचा भाग हा झाला मुलांच्या मनोरंजनाचा भाग घरात आल्यानंतर फराळ फराळ म्हटलं अस तर तर सगळ्यात जास्त अनारसी खूप आवडते
हा-
अनारसे करायचे म्हटले तर दिवाळीच्या बरोबर लक्ष्मीपूजन दिवशी तर पहिला अनारसे पाहिजे
हो
म अनारसाची तयारी मात्र अगोदर आठ दिवस करावी लागणार आठ ते दहा दिवस
हो
हम् मग पहिल्यांदा ते तयारी आणि मग बाकीचे सगळे फराळची तयारी पण आता सगळं हळूहळू कमी होत चालय-
हा ते तर आहेच,
कमी आता जवळपास अनारस म्हण अनारसे आता घरी कोण थोडीच बनवते बेकरीत मिळते विकत घेऊन यायचे खायचे निवांंत व्हायचं.
निवांत रहायचं नाहीच ना तेच म्हणजे पहिला कसं होतं मुलांना की बाबा आपली आई करते त्यांच्यासोबत ते पण स्वतःहून पण करत होत्या. म्हणजे आम्ही हा शेजार हा शेजऱ्यांच्यात वगैरे जाणार त्यांचं म्हणजे जरी पण गो व्याय की बा कराय तेव एवढ क्टिटी करत होतो आप. आता अलीकड काय झालंय सगळ्या धावपळीच्या जीवनामुळे ण क क पण गो. सहज गोष्टी उपलब्ध होतात ना आता आपण कुठल्या पहिला कसं होतं. कि दिवाळीलाच आपल्याला लाडू किंवा चिवडा ह्या गोष्टी भेटायच्या पण आता त्या सगळ्या बेकरीमध्ये म्हणा किंवा दुकाना म्हणा अवलेबल अस. म्हणजे त्या गोष्टीची काय व्हायला लाग किंमत कमी वय की बा तर काय आपण खाय खातो. किंवा हे तर आपण बघतोच पण ते आमच्या वेळेस काय व्हायचं की आम्ही वर्षात ना एकदाच बघायचो. त्यामुळे का ती क्वांटिटी पण जास्त असायची आणि आपण ते पोयच पण आता मुलांना काय झाय आ कटिटी क झा गो म्हणज मु नको वा ला. खाऊ वगैरे वाटायला लागले जे काय असतील ते जंक फूड वगैरे आणि हे नको व्हायला लागले. आणि त्यांना काय झालंय तीच गोष्ट आपण बघतोय ना आणि खातोय पण कधीतर कुणाच्या ह्याच्यामध्ये गेल तर ते लाडू वगैरे असतात किंवा काय असतात असं झालेल म्हणजे कुठ? कठ तरी मला वाटते की दिवाळीचा सण कुठेतरी हरवत चाललंय पहिल्यासारखी जी म हा मज्जा नाही राहिलेली.
राहिली होती शिवायच्या सणात ती आता थोडी थोडी कमी होत झाली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुम्ही काय करत होता.
पहिल्या दिवशी आम्ही तर पहिल्या दिवशी म्हणजे आम्ही एवढे एक्सायटेड असायचो. ती पहिला तुम्ही काय काय कपडे घेतला हे दुसऱ्यांचे बघायला जाणार तू काय घेतलेस मी काय घेतली. आणि एकदा असं पण व्यायचं की बाबा दाखवायचं नाही मी जेव्हा घालेल. त किंवा ते आकाश ंदील वगैरे लावायचं ते आदल्या दिवशी होतं दिवाळीच्या े आदल्या दिवशी ज होतय ना त्या दिवशी आकाशकंदी लावणे परत लायटिंग करणे हे असायचं. आणि काय त्यावेेळेला लहान असताना काय मैत्रिणीसोबत ते हेच की खेळना तर सुट्ट्या पडल्यात बाबा हे करायचं हेच चालू असायचं आमचं.
हम्म.
का वेग नाही पण ते सण आम्ही एन्जॉय करायचो.
एन्जॉय करायचं आमच्या इकडं पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान अस.
हा बेंगस माम हो.
अभ्यंग स्नानाला सकाळी पहाटे लवकर उठायचं मस्त वै कि उठणं तेल लावून गरम पाण्याची मालिश विलिश करून आंघोळ करायचं. त्याच्यानंतर मग सगळ्या भावा बहिणी आणि बाकीच्या सगळ्यांना एकमेकांना
मनले सांगू. तुम्हाला ती पहिली अंगोळ असते ना ती पुरुषांची असते त्यावेळेला हा. ह त्यांना म्हणजे वगैरे लावून
लावून आम्ही पण आमच्यात पहिल्या दिवशी ते त्याच्यानंतर ओवाळणी वगैरे करून घ्यायची.
हा.
ओवाणी झाल्यानंतर अ परत मग फराळ जो आहे सगळा तयार केलेला असतो फराळ त्याचं पूजन करून घ्यायचं त्याचं पूजन झाल्यानंतर म गोड पदार्थ एवढेच खायचे तिकट पदार्थ खायचे नाहीत. कण त्या दिवशी सगळ्यांनी गोड पदार्थ खायचे गोड पदार्थ खा ऊन झाले कि मस्तपैकी सगळेजण ओवाळणी घ्यायची स्त्रियांनी सगळी ओवाळनी घ्यायची पुरुषांनी सगळी ओवाळनि द्यायची पुरुष लोक कामावर स्त्रिया आपल्या-आपल्या गडबडीत मग कुणाला बांगड्या घालायच्या अस तिल तर बांगड्या घालाय जायच कासारणीकडं मेहंदी आणायची नेल पेन्ट आणायच कजरे आणायचे राहिलेली उरलेली सुरलेली सगळी काम पहिल्या दिवशी करून घ्याय
करून द्यायची.
हा आणि म दुसऱ्या दिवशीची तयारी दुसऱ्या दिवशी काय वसुबारस. गाई वासराची पूजा करायची.
गाई वासरं आणि ते विषय काय होतय की त्या काळात म्हणजे एक मेहंदीचा ट्रेंडि ट्रेंडच असायचा. कि बाबा मेहंदी वगैरे काढायचं काहीजरी सण आला ना कि मेहंदी वगैरे काढायचं म्हणजे हा मेहंदी आणि नेल पेंट हे कायम असायचं हां आत्ता कुठं तर क नई म्हणजे सण अस हेच राहिले नाहीत की बाबा आसं मेहंदी काढावे किंवा अ प्रत्येक सणालाआसं गजरा वगैरे घालावा. पहिला कसं स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये सारखं गजरा वगैरे घालणं असायचं. पर त्या छानपैकी साड्या वगैरे नटून असं छानपैकी आवरायच्या आत्तांचं कसं झाल्या सण आला ना तेवढ्या पुुरत साड्या घातल्या की बाबा नाही आपल्याला आता नको झालं म्हणजे सन केला क नाही झालं लगेच त्यांच कवर हेनी करून टाकतात आसं हाय. म्हणजे आता कुठ तरी आ आळस पण झालाय असं मला वाटते. कारण पहिला अ स्त्रिया सगळं साड्या वगैरे घालून सगळी कामे हे ते म्हणजे पहिला पण खूप कामे त्याना असायची ते करत होत्या. आणि आता कुठंतरी मला वाटते ते म्हणजे सगळं मिस करायला लागलय आता आम्ही. पहिल्याच जे जीवन होतं ते. हो म्हणजे दिवाळीला जे हा म्हणजे दिवा दिवाळीला जे काय म्हणतात की त्या आठवणी ज्या होता ना त्या वेगळ्याच होता हो. म्हणजे आता कसं होतंय दिवाळी ज्या दिवशी त्या असतात त्या दिवशी कुठंतरी मुलं मोबाईल मध्ये हरवाय लागतात किंवा त्यांना माहि हितीच नाही की बाबा आस किल्ला-किल्ला पण आता ठराविक ठिकाणीच बनवायला जातोय काय-काय विकत आणतात सैनिक विकत आणतात. ते पण चालूच आहे त्यांचं म्हणजे मला काय वाटतंया. आपली संस्कृती आपणच जपायला पाहिजे हो किंवा आई वडिलांनी सांगून बाबा किल्ला बनवायचा आहे हे ते नं त्याची माहिती सांगायला म्हणजे छान वाटतयं ते आसं आहे.
आध स्पर्धा लागायच्या किल्ले बनवायच्या वेळेला स्पर्धा लागायच्या मी राजगड बनवणार. तू पन्हाळागड बनव तू रायगड बनव मग त्याची प्रतिकृत ती तयार करायची. सगळं सामान आणायचं. माझा किल्ला आधी तयार होईल का तुझा किल्ला आधी तयार होईल मी जास्त सैनिक गोळा करेन. ते तुझ्या हस्ते सैनिक गोळा करीन मग हित दिवा लावायचा किल्यावर का तित दिवा लावायचा हिकनडून रस्ता करायचा कि तिकडून रस्ता करायचा. ब आणि काय चोरवाटा चोरवाटा कुठून कराय च्या पुन्हा ते बुरुज कसे बणवायचे आणि ते जुनी प्रकारची पाऊल बुरजाला वापरायचे त्याच्यावर खडुनी आणि रंगाणी शे उभ्या आडव्या रेशा काढून आहे ना जुन्या पद्धतीच्या त्या उभ्या छोट्या-छोट्या कवल्या मिळायच्या त्यांच्या बुरुस बनवायचा. अगदी भरपूर छान एन्जॉय करायला होता. पण आता तसं कुठे एन्जॉयच, करायला मिळत नाही. अगदी सगळच हरवून गेले, सगळे मोबाईल मध्ये गुंग.
सगळे मोबाईल, मध्ये गुंग आहेत आणि ते विकतचा एक, खिल्ला आणायचा त्याच्यावर जे. करायच सैनिकांना याची लावायचे झालं. लावायचे झाले कारण का आपण त्याला पैसे देतोय, ते लावायच आणि ते नंतर. तर मग कुठ तरी, दिवाळी झाल्या किंवा तो पिरियड संपलाय, की बाबा ते
पिरियड संपला की प्लाॅस्टिकच्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या, पिशवीमध्ये बॅक करायचं वरती ठेवून टाकायचं. पुढच्या दिवाळीच्या, सणालाच तो खाली येते.
खाली येते असं कुठं तर झालंय, म्हणजे किल्ला मला वाटतो. तो मातीनं बनवलेला तो छान वाटायचा. आणि ते एक प्रकारची ती सलाईनची, पाईप असायची ना त्याच्याना त्याला पाणी वगैरे घात जायचं आठवते, ना किती पाया हा. आणि मग ती जी त्याच्यावर काय असेल, ती छोटी-छोट-छोटी झाडं म्हणजे. हिरो गार् बघायला लायची. छान वाटयचं हे.
छान वाटते दिवाळी विषयावर बोलून, किल्ल्याबद्दल बोलून छान वाटते.
छान वाटलं हो, हा हा थँक्यू तुम्हाला, पण धन्यवाद ओके ओके बाय हा हां बाय.